हॅलो
हॅलो हॅलो
आ
हॅलो आवाज बारीक कशान ग
हॅलो
हा बोल की
स्वयंपाक सुरू आहे म्हणलं तुझ आवरल काय बर्डस लावून बोलालोय हा आवरलं
हा हा जेवण.
स्वयंपाकच सुरू आहे म्हंटलं
हा हा
काय आणि म
तुझ तुझा आवरला स्वयपाक
आवरला त्यांची सेकंड होती म आता दोन भाकरी केल्या.
हा हा हा लवकर
व्हय आज पाय पिंढऱ्या तेन दुखाल्यात ग पाय दुखालेत आज
होय काय जरा फिरत्यास का नाईस.
फिरतोय की बाई संध्याकाळ सकाळचं नाही संध्याकाळच फिरतोय बघ.
हम्म हम्म सूज बीज काही नाही ना
नाही सूज तेन काय
मोनी ला लई सूज हाय कणी
अ मी काय बघाय नाय ओ
अगं मी तर तिला कुठं बघितल्या इन्स्टावरती हे ठेवलं ता भैयान त्या त्यांच्या भैय्यान
हा हा हा हा हा हा होय होय
शिवू काय म्हणाल्या
काय ते म टीव्हीतलं काय सांगा लागल्या. नशिबां न कॉल झाला अं आईक वैष्णवी ला पण कणी हा सेम टास्क आलाय काय
कुठल्या
हेल्प करा ओ जरा विष्णु विष्णु वैष्णु ग वहिणी नव्ह
वैष्णू ला वय म तिला सांग की.
सांगितली मी
तिला म्हण खरं माझं नेट असेल तेव्हाच हे करणार
तूला आधी कॉल करते
आणि मला आणि ते ओपन कसं करायचं
हम्म ते अ तेव्हा नंबर येतोय तुला सांगतो तेव्हा
लोकेशन हे करा म्हणते ते लोकेशन वर हे जायचं हे करायचं काय
नाही नाही ना नब ते आलं का टाक आपला नंबर सिलेक्ट झाला का नाही तुला परवा पाठवलेला बघ ह
मला काय समजल नाही सोड मला नंत तर मग साध्या फोनवर सांगते कसं करायचं ते
हा ठीक आहे सांग होकी कसं करायचं काय करायचं सगळं स्टेप बाय स्टेप मॅडम त्या सांगतय कस हे करायचं तेव्हा मी सांगतो
तुझा हा माझा एकच कॉल राहिलाता न व
नाही नाही असे तीस कॉल करायचे टस्क आहे तीस कॉलचा आता वीस झालेत अजून दहा आहे.
आता अजून कुणाला करणार ग
करायच कोणा कोणाला ते असे भरपूर कॉल आले त्या बायका पण कॉल करू शकते असं काही नाही पण ओळखीच्यांनाच करायच का पण कस दोघी जण आहेत कस
हा हा वैष्णू काय वैष्णूला कॉलेजच्या मैत्रिणी आहेत
हा ते तर आहे
काय नि
अ काय नाही स्वयंपाक करत करत बोलाले तुला काय आवाज ये ना म्हणून खिशात ठेवलं. आता बघ
आता ना काई
किती वेळ मोबाईल हातात घेऊन थांबू असं होते ना ते बडच का जास्त लांब झालं तर अ
तरी झाला एकदाशि कॉल
होय तुझं ते काय होतच नव्हतं ना तर म
व
म मग
काग रेंजच नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम
हम्म आहे काय अनिकेत आता
नाही
मग कसं काय वाय का कुठ दिस ना
तुला नंतर सांगतो साध्या कॉलवर
हम्
लवकर घातले जेवणाला पण
काही ठिकाणी नेटवर्क इश्यू असतो का
होय
होर लवकरच होता म्हणून लवकर जाऊन
हा हा
साडेसात ला त्यांना जेवायला देते म्हणजे अभ्यासने करायला बघं
कुत्र काय बुक आलेय तुमचे.
ते समोर कोणत दुसऱ्यावाल्या तर भुकते. समोरच्या घरात जरी कोणतरी आले तरी भुकतंय
हम्म दहा मिनिटं बोलायचं ना व
झाले का
नायतच.
आ
ह मग अग ते म. दांच मला फोन आलता.
हा कुणाच.
ते तेच का आधार कार्ड आणि आधार कार्डच झेरक्स आणि फोटो द्यायच नव्हत का?
हा हा कणाचा फोन कुणाच्या ह्याच सगळ्यांच्या.
हो इ तरर पण जितलच की
सगळ्यांच्या ह तुला झालेलं काय म्हणून ते करा
अ नाही अ एक तवा्हा एकदा ती आलती का नाही तवा्हा मला कोण नव्हती. कमी घरात.
हा हा पूझा नंबर गेले.
जनाम बर म ब त ग.
हम्म
लग्णार डी.
माहिती आहे कती.
तुझं अजून बदलून घेतले ट्रान्सफर करून घेतले नसर.
जायचय तेच तर आला तुला फोन तर विचारत ट्रान्सफर. शिकयत प्रोसिजरन.
ते ते तेव्हाच करून घ्यायचं असते जेव्हा हे असते तेव्हा.
नच की आता होऊ शकतेय म्हणून. करा वत्यात्म कर शकत
करून घेततील मग.
मा निकचे चार बजार रवे नि क.
काय
आणि कि त चार बर आहे काय म्हटलं.
व तीनची चार बारा. भाऊजींची आता सकाळचीच लागल्या ना
होय कायमच सकाळ मग अशा.
काय नाही.
मग काय नाही नाही वानतो म विचार तिला कधी येणारस.
अगं ते हन सर्वर डाऊन हो. आणि ते लेटरच मिळन झालं असायचं मिळण झाता.
ह ह
मग आता हेनी आणि कंपनीत न जाऊन ते फोन आला सर्व डाऊन म्हणजे चालू झालं या म्हणून.
हा हा मग गेल तच
व हनी गेली तर मग. ती ऑफलाईन लेटर नाही म्हटली दवाखान्यात.
त्ताां. ऑनलाईनच लेटरी आले त्यामु कस घतील ऑफलाईन.
हा म्हणून
आपलं फोटो बिटो सगळंच देतं त्याच्यावर येते मग.
अ होय तू पण ह्याच्या एसय म्हणच दाखव चुतीस ना.
हो येस आहे म्हण झालं की डिलव्ह. आत्यबाहिनीचा फोन होता. हम्म तुम्ही आधीच दाखवाय पाहिजे तसा येसाय मधुन तसा अजून सातवा महिना
आता मग नंतर प्रॉब्लेम नको म्हणूनच ह्या महिन्यापासून दाखवाव लागले ग,
होय खरं जेव्हा हे झालं की नाही तेव्हाच तू म्हणजे, हे करायला पाहिजे तेव्हा पासुन नोंदणी ते प्रोसेस ला वेळ होतोय.
काय आहे, काय ये येसाय आहे का, येसाय आहे का काय विचारायचा मॅडम,
हम्म ते येसाय चा नंबर टाकलाय नाही तुझ्या फाईलवर, तेव्हा दाखवायला आलो होतो तेव्हा बघितलं होते. म्हणून विचारतत लेटर आणलय का येसाय काही असं आहे काय विचारत.
हम्म म्हणूनच आता परवाच परवाच मग हे दिली, सोनोग्राफी केली होती, तेव्हा आम्ही दाखवली होती.
हम् हम्म हम्म हम् हम्म हम्, हम्म, आता सातव्यातील सोनोग्राफी आहे का?
होय लय लवकर करते बाई खरं सातवा लागल्यावर दहा बारा दिवसांने लगेच,
होय परत आणि आठव्यात आणि नव्यात करत्या आठवा किंवा नववा सरू यायला आणि नवव्याचा लास्ट ला असे काहीतरी आहे म्हणत्यात,
आठव्यात करत्या आणि,
व्हय लास्ट ला, नववा सुरू व्हायला आणि ते आठवा संपायला आणि मग नववा हो लागून पंधरा दिवसाांना परत करत्या,
हा हा,
चाल दहा मिनटं झाले, ठेवू का? हॅलो,
हा हा ठीक आहे.